हूम.
हा बोला काय म्हणतात? हो आवाज येतोय मला क्लिअर आहे.
हा- हा- हा.
- कधी कधी आमच्याकडे लाईट जाते. नावा होत. कधी कधी आवाज येत नाय.
हुं हे बगा हे ऍप अप आपण बोलत असताना, कोणतरी कॉल करत. मग ते
प्रॉब्लेम येतो हो. तेच ना मग आणि त्याच्यात नेटचा पण इशू येतो. लाईट मध्येच निघून जाते. त्याच्याने पण आवाजाचं थोडस प्रॉब्लेम आहे. वातावरण पण बाहेर सारखं कधी पाऊस, कधी ऊन, कधी पाऊस हो आमच्याकडे तर पाऊस ऊन, पाऊस ऊन चालू आहे. दोघं पण कपडे वाळत घातले कि, पाऊस यील काढले की, ऊन पडेल. असं चाललंय, पण आता काय करायचं? तस तर पावसाचे दिवस हाय चालायचंच म्हटलं.
ह ह. मी आता गावाला गेलेली ना तर तिथे म्हणजे आता सवयच नव्हती राहिली ना, हाताने कपडे धुवायची तर, मी करकचून पिळायचे कारण बाबा पाऊस चालू होता. आणि वाळायचे नाहीत म्हणून तर ते माझा दंडच दुखायला लागलाय नंतर कारण सवयच नाही ना बरीच झाल्यामुळे वॉशिंग मशीन असल्यामुळे इकडे तिथे पाणी उपसून बादलीत घ्यायचं ड्रामातून मग ते धुवायचे कपडे खाली बसून. छान वाटत होत सगळं काम करताना.
तर जेव्हा काम करतो ना तेव्हा चांगले वाटते पण एखाद्याची सवय मोडली ना ते आक काम ना जीवावर आल्यासारखं होऊन जातं मग.
त्रास होऊन देत जातो मग, तर मग त्या ताईचा आपल सारखं उलट्या पालट्या करत राहायच्या स्वतःचे कपडे म्हणल ताई वाळू द्या घरात कपडे नाहीत का दुसरी किती वेळा तुम्ही पळणार किती वेळ पाणी काढणार.
हो, तेच ना ते उलटी पालटी करायला म ते पण अह किती वेळ चालला जातो अहो त्याच्यामध्ये भरपूर टाईम निघून जातो, एक तास तर जातोच
जातो जातो, परत चप्पल घेत जा परत या वर ओट्यावर परत त्या चपल्या
तेच ना तेच.
रोज लागल तरी चालेल पण तुम्ही नका धवपळ करू बसा तर कोण करणार म्हातारपण तुमचं त्या हसत होत्या. नाहीत ना कपडे घरात त्यात नाय की हीच साडी उद्या नेसली पाहिजे ना
की ब अह आता तसं राहीलच नाहीये कोणाला की एक की दोन जोडी क पडे कपाट भरून भरून कपडे पडलेले असता. सर्वांचेच
सर्वांचेच हो ज्योती ताई तर म्हणायले बाई साडीच नाही घ्यायचं ठरवलंय.
ह..... हा मग काय करायचं अहो असं आहे ना. पडून राहतात ते आपण एवढ्या हौशीने घेतो, आणि एक की दोन वेळेस घातले जातं. त्याच्या नंतर ती जी कपाटात पडते तर आपण तिला बघून सुद्धा प अह म्हणजे खोलून सुद्धा बघत नाही हा ती तशीच तशी राहते परत काही सण वगैरे आले परत घ्यायचं एक दोन वेळेस घालायचं तसच ठेवा असा हा कर्म आणि ते साचत साचत जात ना वापरल्याने कसे ते युज होतात, मग आपण ते टाकून देतो, पण ह्यांच कस साचत जातात. त्या वापर नाही होत त्याच्यामुळे साचत जात असं होतं ना
आणि घरच्यांना बोलायला चान्स, कपाट भरून साड्या पडल्यात तरी हौस हिला, अरे पण आम्ही ते वापरल्या नाही म्हणुन राहिल्या ना
हो बरोबर आहे.
वापरा. हे फरक आहे रोज घालणार रोज धुवायाला टाकणार त्याच्यामुळे त्यांची लवकर खराब होऊन जातात.
हो खराब होतात ते रोजच्या धुण्यात आलेला कपडा वगैरे त्याची झीज होऊन अजून तो म्हणजे खराब होतो. मग आपण टाकूनच देतो ना म्हणजे एक वापर होऊन जातो. साधारण एक दीड वर्ष तरी एखादा कपडा आपण वापरतोच कारण त्याच्याशिवाय घालू शकत नाही एक तर विरळ होईल, फाटेल काही ना काही असं होत जात असं आहे.
आणि मुलांचं कसं कामानिमित्त चांगलेच कपडे घालून जायला लागतात. तर त्यांचे वर्षात चार, पाच ड्रेस तर जातातच वाया म्हणजे घालून घालून घालून घालून.
खराबच होतील नाही तर काय कॉलरच जातील. काय हो हो.
दिवस रात्र गाऊन दिवस रात्र गाऊन. कधी घालणार साडी?
हो हो तेच ना.
तरी मी शक्य तो अशे गाऊन घेते की म्हणजे अ डार्क कलर चे की जे डार्क पीक पडले तर दिसणार नाही.
दिसत नाही हो हो घरकामामध्ये काही ना काही लागतच राहते. अ तेच ना ते आता मान्सून शेल पण लागलेला आहे ना ओ भरपूर ठिकाणी.
होय होय हा मला ते विचार रायच होतं आता मी इथं गावाचं नाव नाही विचारतो मला नंतर विचारू साध्या फोन वर. तर आमच्या मुंबईला उल्हासनगरला इतके मस्त मिळतात ना गाऊन मी कितीतरी बायकांना सांगितलं माझ्या ओळखीच्या की ईथून इथं दिडशेचा गाऊन तिकडे तुम्ही साडेतीनशे, चारशे रुपयला विकू शकता. चांगल्या क्वालिटीचे दोनशे मिळतात सगळे गाऊन.
हो ना.
दोनशेच्या पुढे जाणारच नाही किमत किती भारी गाऊन घ्या तुम्ही दोनशे पर्यंत मिळतो. आपल्याला . पाच किंवा सहा सेट अ सहा अशे घ्याव लागत सेटमध्ये.
हा म सेट परवडतात ना ती. दोन, तीन जणी मिळून जर घेतला चार चार तीन, जणी. जनी मिळून घेतल्या तरी चालते ना म.
आम्ही पहिलं तसेच करायचो अ कॉटन त्यांचे एकशे तीस, पस्तीस, एकशे पंच्याहत्तर, एकशे ऐंशी पर्यंत आहेत आणि अ सिल्कचे अक्षरशः शंभर रुपये, एकशे दहा रुपये, एकशे पंधरा रुपयाेपर्यंत मिळतात. कॉलरवाले.
एवढे कमी मध्ये?
खूप सस्त. खूप सस्त.
अच्छा म्हणजे तिथे मान्सून सेल लागल तेव्हा मिडता की बाराही महिने मिळता?
बाराही महिने ते पूर्ण मार्केट गाऊन मार्केटच म्हणतात उल्हासनगर. नंबर चार ला का तीन ला काहीतरी आहे ते गाउन मार्केट म्हटल का कु रिक्षावाला तिथे नेऊन आणि अक्षरशः एक गाव असल्यासारखं आहे ते पूर्ण. भरपूर आहे भरपूर. आणि ट्रकाच्या टका गावगाव तिथून.
उम हम.
म्हणजे आपल्याला ते एवढ्या स्वस्त देतात मग त्यांना की तेला पण तशे सस तरांशी लाच एक गाऊन पडत्यात.
हो अजून कमी कारण ते गठ्ठेचे गठ्ठे आणत असतील ना. तर त्यांना तो बॉक्सच तेवढ्या किमतीत पडत असेल.
म म्हणजे बघ कपडावाला एकसाथ कपडा देत असेल शिलाईवाला शिवत असेल म ते
हो.
त्यांनाही स्वास्थात पडत असणार.
त्यांना ही स्वस्तात पण अहो अ म्हणजे अ कपडा ना तागेचे तागे कप प्र उचलत असतील ते मीलमधन असं आहे ना.
आर्थिक खेळ बघाना किती मोठाये आणि सामान्य लोकांना मात्र लुटायला जातात ह्यांच्या गाड्या बंगल्या होत
किती? अहो किती म्हणजे लुटतात तीनशे साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत गाऊन तो एक एक खात
तुम्हाला मी फोटो पाठव माझ्या गाऊन चे
हो चालेल ना टाकाल ना मी नक्की घेईल
आणि कधी आलात तर दोघी तघे मिळून किंवा तिथून व्हिडिओ कॉल लावून माझ्या घरी तर कधी या वेलकम मी तुम्हाला सगळं फिरून दाखव तुमच्या मनाने करा आणि जेवढ्या शिक्षक आहेत महाराष्ट्रभरच्या त्यांना सांगितलं बायान तुम्ही इथून घेऊन जा तुमच्यावर विद्यार्थिनी नवी का विद्यार्थिंच्या आया घालतील तुम्हाला पण होईल
हम हम
त्यांची आली होती तिथ घेऊन गेली रोहा रायगड अच्छा एक शिक्षिका ती मला आई मानते तर तिन ज्वेलरी वगैरे पण स्वस्ते मिळते इकडे
उल्हासनगरमध्येच
उठ्ठलवाडी म्हणतात उल्हासनगरला कपडा मार्केट जास्त चांगलंत आणि मालाड विठलवाडी उल्हासनगरच्या अलीकडच आहे विठ्ठलवाडी कल्याणच्या उल्हासनगरच्या मध्ये
अच्छा अच्छा तिकडे काही जास्त येणं होतच नाही आवं
हो ना
मी ऐकून विठ्ठल वाटीला पण ज्वेलरी म्हणजे एकदम खूप छान प्रकार मिळते म्हणे जले
खूप खूप तो लॉन्ग हार असतो ना मोत्यांचा ते कथकवाल्या बायका घालतात मुली घालतात मध्ये असठ पेंडल तो इकडे पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयाला मिळतो तोच आपल्याला बाजारात साडेतीनशे ते हो या
हो बापर यवढी रेट कमी आहे म्हणजे
हो खरं होलसेल आहे ना ते सगळं
आणि म्हणजे हे सगळं मुंबईमध्येच बन त का हो मग म्हणजे मुंबईमध्ये कंपन्या आहेत का याच्या
होय होय घरोघरी काही लोकांना बनून देतात खरय मालाडला तर समोर पाना आणि पाठीेमागे गोडाऊन तिथे दहा बारा महिला अशे बसलेले असतात रांगेत ते गोल गोल मनी जोडा ह्याच्यात ते व
हो हो
का काम अस ते मशीनवर होतं डायमंड बसवलं मशीनवर बसवतात
अच्छा अच्छा चांगल्या प्रकारे म्हणजे महिलांना पण काम आणि विकायला मध्ये पण किती छान आहे ना उलट मग
बरोबर किंवा कोणी मग तिथे जायचं नसेल गोडाऊन मध्ये तर स्वतः त्याच्या घरी माल आणतात आणि ते बनवून नेऊन देतात राख्यांचा उद्योग चालत खूप काय करण्यासारखे ज्योती ताईंशी आमची बरीच चर्चा झाली मी आता महिला संमेलन ठेवलं होतं आमच्या संस्थेतर्फे मे मध्ये तर कडक उन्हाळा म्हणून ते कॅन्सल केलं तर तेव्हा मी ज्वेलरी विकत आणली होती. त्या आता ह्या गावाला गेली त्या ताईच्या तिथे नेली तर मग त्यांच्या मुलीन घेऊन गेले बारामतीला तिच्या गावाला म्हणली मी खपवते. म्हण ते बाप रे इतकं ह्याला कसं काय हाय म्हणजे इतकं स्वस्त कसं काय म्हणलं आहे स्वस्त आपल्याला माहिती नसतं म्हणुन लोक आपला फायदा घेतात. मारवाडी गुजराती म्हटलं त्यांच्या माड्या झाल्या आपण अजून झोपड्यातच आहे मग तिला पटलं म्हणलं आपण जास्त लुटायचं नाही आपल्याला सत्तर ला मिळते माल आपण शंभरला द्यायचा
हो जास्त काही ह्याच्यात काही कळायचं नाही कारण आपल्याला कस्टमर म्हणजे अ जे आपल्याकडून नेहमी घेणार आहे. हा आपल्यासोबत काही असलं तर घेईल तो असं काही काही ना उ-
श
तर काही तर दीडशे रुपयाला पण विकायला बसलेलं
हो तो ती माळ तर दीडश्याला नक्कीच जाते ती लाँग मोत्यांची माळ आहे ती तरी नक्की जाते पण मी एकशे वीसच किंमत लावली त्याच्यावर कारन माला सत्तरला मिळालाय मग नाही नाही होय होय करुन शंभरला देऊन टाकायचं. अस ही करता येते
हो ना हो पण मुंबईला सारख त्या शहरामध्ये खूप महिलांना घर बसल्या वगैरे काम म्हणजे कोणी तीथे रीकामं राहत नाही काही ना काही उद्योग म्हणजे आणि चालत हो म्हणजे खाण्यापिण्यात गाड्या वगैरे किंवा काही काही जी पण घेतील ते चालेलच असं
चालते वडा पावला तरी लोक तुटून पडतात संध्याकाळी जरी लावली तरी रोज तीन चार हजार गल्ला होतो वडापावल्याचा सगळं ज होय होय
चांगलं मिळतं ना मग इन्कम त्यांना
हो हो पण ते काय होत मग ते पोलिसवाले नगरपालिकेवाले मग
हो सगळ्यांना द्यावंच लागते ते
हप्ते द्यावे लागतील परत होका हो मग हारामखोर सगळे हं हं
चालेल ताई झाले तर दहा हो हो हो
हो